ताई हॅलो.
लागला हॅलो.
येतो एक आवाज?
हा येतोय.
बोला ना काय करताय?
काही नाही वजन, उंची अपडेट करत होते.
हा जेवण झालं?
झालं जेवण.
झाला का वाजनमचे अपडेट केले?
हो केले बाकी आहे ना थोडे अजून
पूर्ण सापडून जातात.
काय?
ते त्याच्यामध्ये सर्च बाय मध्ये जाऊन पूर्ण सापडून जातात एक पण नाही राहात
हा एक पण नाही राहत पूर्णच साठवून जातात. तू करून बघितलं का मग
नाही केलं माझ फक्त त्या काल मॅडमांनी आयडी टाकली ना जे बाकी होते.
हो.
त्यांचे टाकले पण प्लॅन मध्ये लिहून दिलेलं त्या दिवशी प्लॅन लिहिलं ना आपण
हो.
तर तसं काय प्लॅन नुसार का एका काम चालू नाहीय जे दोन तीन दहा पर्यंत के त्याच्यानंतर हे सर विजला आले त्याच्यानंतर दोन तीन दिवस त्याच्यात गेले मग नंतर न काय अजून प्लॅन नुसार चालूच नाहीय ते ट्रेनिंगचे दोन दिवस गेले आजिकलचा दिवस म साजरा केला आज मग आज हा ते सरांनी मेसेज टाकलेले ना सिकलसा दिवस साजरा करावा लागेल
कसं करतात ते माहत नव्हता ना मी काही केलं नाही
काही नाही गरोदर संदांना बोलवायचं किंवा जे लहान बच्चू आले मुल अस त्यांना बोलवायचं आणि बॅनर लावलं चल फक्त चिकलसेलबद्दल माहिती द्यायची होती त्यांना म्हणजे जागृतता करायची चिक असेल म्हणजे कायची केल कशामुळे होत चल कोणाला होतो कसा पसरतो कसा तो त्याचे लक्षणे काय हे सांगायचे होते
हा ह
हम्म मिीटिंग घेत असेल ना म तू एकटी अजून मिटिंग नाही घेतली
घेते मीटिंग पण शिकल सर बद्दल अून काही ान
माहिती नाहीय का हम्म ते मोबाईलमध्येध्ये ते आशावर करत ते आपण आहे का
अशा वर्करच ऍप कुठं आपल्या मोबाईल मध्ये
हा हा ते त्या मेसेज वगैरे येतात ना बाळाला लहान बाळाला दूध कसं पाजायचं हे कसं हे ते बी कशा कशामुळे होतो उच्च रक्तदाब कशामुळे होतो हे सगळं असतं ना तो यापमध्ये कोणते कोणते मेसेज तसं राहतं त्याच्यामध्ये आपल्याला आपल्याला प्रश्न पण सोडवायचे असतात.
काही नाही बघितलं ना मी एक मध्ये आपल्यं त्याने. म्हणजे एक मत.
हा तो दुसरा स्टेटस स्टेटस बघतो ना आपण त्याच्यामध्ये गेलो ना. आशावारकर त्यांच त्यांचेच मेसेज असतात ते आपल्याला सोडवायचे असेल सोडू पण शकतो आपण युटॅब वर जाऊन.
असस.
हम्म त्याच्या मध्ये येतं ना. थोडक्यात माहिती असते तीस मिनिटाची.
असं काही नाही बघितलं नाही काल बघत. हो माहिती कशी म्हणजे असते बघतं बघतं काही नाही. काही ना कायचं युट्यूब थोण
सिकल सर कोणाला होतो कशामुळे होतो लहान मुलांना कसा पसरतो कश्या कसं का चिखल आजार कसा होतो. हेच फक्त थोडंसं त्यांना सांगायचं होतं. आम्हाला पण माहिती नव्हतं ते सरांनी म टाकलेलं ना साजरा करायचाय म्हणून आम्ही घेतलेला नाही तर आम्ही पण घेतला नस त्यात बहताईने फोन केला की मेसेज साजरा करायचा आहे
काही नाही केलं म
हम्
काही येते तेचं. भरत होते परत उद्या काय करायचं तेच प्लॅन करत होते मी थकल्या नुसार काही नाही गं कामाचं नाही होत. आपल्या नुसार काही नाही कामचं नाही होतं असं सांगते.
हम्म प्लॅन नुसार कुठं काम होतं आपण पहिलेचं लिहून दिलं काय होतं का ते आपण काय करणार आहे ते आपल्यालाचं माहिती नसतं तर कसं काय होणार.
मगं आपल्याला पाय